ॅो हा बोला ना
नाही नाही तुम्ही सांगा तुम्हाला काय सांगायचंय ते सांगा म्हजे सगळं ऐकून तयार
ठीक आहे मी तुम्हाला एक छोडीशी गिफ्ट ठीक आहे ांब दोन मिनिटे थां म मी सांगतोय थोडस भांडे आव मा मा थांब ते हो शग नाही आहे घणे ह नाही का तर मी तुम्हाला सांगते हा काही वाटत त माझ्याशी बलं मी आहे आठ मणी मी एका नवीन कंपनी मध्ये नोकरी साठी लागतो बेसिक लेवल प्रशिकषण हे पुण्यात
विश्लेशन
तसा तो एप्रिल महिना होता मगत झाला होता नवीन वर्ष ते प्रवासी झाले होता नवीन नवीन सुरुवात सर्वांना प्रत्येक वर्ष ही एक ठेवली जात दरवर्षी ती वेगवेगळ्या ठिकाणी असते तर निंबा जॉईट झालेल्यावर व ती मीटिंग होते अ हैदराबाद या अधी म
ह
इंडस्ट्री विजिट साठी केल होतो नवीन कंपनी चौदा दिवस तसे जादा कोणी ओळखीचे नव्हते पण माझ्या सोबत माझा मित होता त्या दिवशी आम्ही ोडी कंपनी जॉईन केली होती त्यामुळे आम्ही दोघे त्यातल्या त्या जवळचे होतो अ दोघांनी ठरविले की सोबत पुणे ते हैदराबाद प्रवास करू कारण बाकी नियोजन नुसार विमान ट काढून ठेवली होती आम्हाला जॉईन करून कुठे तीन चार दिवस झाले होते पण आम्ही दोघे ट्रॅव्हल्स तिकीट बुक करून जायचे ठरवले आदल्या दिवशी संध्याकाळी पुणे वून निघालो आणि पहाटे पहाटे्रप नकडीचा स्ूल जवळ उतरल आमची मिीटिंग होती ती न्यनिय रिसॉर्ट आणि हे हैदराबाद पासून बाहेर पन्नास किलोमीटर हो किलोमीटर होते
कालका
मग लक्षात आले माझी एक नकी तिला खेलू येते तिला सगळे फोनर्जून जाऊन सांगते आणि तो फोन रिक्षा ड्रायव्हर कडे दिला तिने त्याला सगळे समजावून सहितले आणि बल साडे पाचशे रुपये फून दिली जसे आम्ही पुढे जायला घेऊातलो तसे त्याला ही काल मी समजले ठीक आहे म्हणजे मला दुसरे सांगितते का मला इती तेरी आगे दुनया बाहेर जेव्हा होतो हा बाहेर जेव्हा होतो वििजांचा कार बरोबर आहे की अ तळवतो तेव्हा चहाचा घमघमलाट मस्त फ पावसात चहा आणि गरमागरम कुरकुरीत कांदा भजी त्या लज्जत चित्रान लज्जत च बाई मिळाली जेव्हा त्यासोबत खाल्ली आहे खुखुशी खाली फ्रीज ग्रीन सॉरी ग्रीन टी लेमन टी आणि विविध प्रकाश रोज सकाळी घेऊून नवीन डायट ान चहा आणि कांदे पोळे कार्यक्रम होऊन जेव्हा पसंत आहे मुलगी म्हणतात मुहूर्त पाहन मग वधू वरांच्या शरी तेव्हा अक्षता वापडतात अ दमलेला अशी ही चारची काणी कधीही न संपणारी थोडासा जरी पला तरी येथे तेला तरी
का नय हो हो करताय. हो सांगा.
बाधन गगना अस झला
तुझीसकीच आहे ह चहा ज्यांना त्हा फार आवडतो त्यांची त सवळ अस तू ऐ त्यांना शहाचं नाव पडलं तर की छान वाटत आणि तेचं
तुम्ही पण चहा पिता हे मला पण माहित आहे तुम तुझ पण शुगर वाढू शकते.
ह तर मग प्रणय.
चहा ची
बंद करतो कट करावा समाप्त करा.
हॅलो